हॅलो
हम्म बोल ना
येतेय का आवाज
हव येत हाय
हा केलं कापूरण कंप्लीट म
हो केलं पूर्ण कंप्लीट केलं.
अच्छा ते विचारलं मी त्या काकांना,
हम्म हम्म.
तर ते बोलले की एक दोन दिवसात तुला पण तसे टास्क येऊन जातील म्हणून
हो का?
हा म्हणजे तू पण दुसरे कॉल करताय म्हणजे ते अ तुला कॉल केल्यावर शंभर रुपये येतात ना,
हो तेच.
तू पण करू शकते.
बर बर मग वरला तिथे ऑप्शन आहे. बँकेचंडटेल्स वगैरे टाकायं तर मग ते टाकां लागतील का?
नाही ते पूर्ण तू जेव्हा तीस टास्क कम्प्लीट करशील ना,
हम्म हम्म.
म्हणजे तीस टास्क येत असतात ते तर ते तीस तीस तास तू कं्प्लीट केलं की तेव्हा ते पेमेंटचं ऑप्शन आहे ते खुलते.
हम्म.
मग तिथं पेमेंट तर तुझं युपीआय ला तुला पेमेंट घ्यायची आहे का? की बँके थ्रू घ्यायची आहे तर मग तू ते सिलेक्ट करू शकते.
बरं
हम्म.
हम्म
मग बाकी काय चाललं?
बाकी काहीच नाही कॉलेजला जायच होत आ पण हे नाही.
ह् रेग्युलर करते का कॉलेज?
रेग्युलर नाही पण असंच जावं लागत ना ऍडमिशन चालू झालंय.
हो का?
हम्म.
तुझं लास्ट वर्षच असेल ना आता.
हो
हम्म तेस म्हटल. मग पुढं काय करायचं जॉब?
हो आ त्याच्या थ्रू जॉब भेटले तर बघू घरचे आता काय मा लग्नाचं नाही म्हणा
ते पण आहे म्हणा आता तू शिकली म्हणून त्या लग्नाला
हो.
ते तर सगळी्याकडेच चालू आहे आता.
हो ना अगं मागी एक जॉब आली होती माझ्या मामाच्या ऑफिस मध्येच होती याच म्हणजे एम एस डब्ल्यू बेस वरच होती
हा.
पण ते मला क त्याला कंप्लेट पाहि एम एस डबल्यू.
हो.
माझं फर्स्ट इयर पण कं्प्लीटव्हतं तेव्हा त्याच्यामुळे, मग ती भेटली असती चांगली गव्हर्नमेंट होती.
हो ना,
हम्म एक दोन येऊन गेले पण त्याला कम्प्लीट पाहिजे होत.
हो सगळ्यांनाच कमलीट पाहिजे ते काही येऊ का नाही येऊ पण कमप्लीट पाहिजे.
हो ना, मग
मग आता झालं असेल झालं असल ना कमप्लीट आता
नाहीईन ग आता ह सेकंड इयर आहे ना
अच्छा किती वर्ष राहते तन का
दोन
दोन
हम्म
म्हणजे हे पूर्ण वर्ष लागल हे ना
हो आता एवढं पूर्ण तेवढ शिल्लक लागत
बाप रे
हम्म
म तू या वर्षी तू वाचली म्हणजे मग
हो वाचली या वर्षी
पुढच्या पुढच्या वर्षी टार्गेट बघ
हम्म काल मला ताईंचा फोन आला होता अ नाव घेऊ तर
हो नाव फक्त नाव घे
हम्म पूज्याचा
हा का बोली
अ तिथे आता कुठं ग्वालियरला का कुठ तरी नंबर लागला म्हण तिकडं पाठवायले तिच्या घरचे माहिताय का
बाप रे
म्हजे दुसऱ्या राज्यात
बापरे बाप....
आणि तिन कोणता फॉर्म फिरला होता काय माहिती तिचा त्याची एक्झाम दिली बी... काहीतरीच यम एस बिझनेस असच कायतरी...
हा हा....
हम्म तिच्या थ्रु ती तिकडे जाणार आहे मी म्हटलं अह.. ही तिची बोलायची हिंमत नाही व्हायची त्या ग्वालियरला कशी राहिल ती..
हो ना इथं काहीच बोलत नव्हती आपण तरी बोलायचो
हो पण किती कमालाच्या्या घरचे पाठवले तिथली मोठी गोष्ट आहे
हो ना
हम्म
ते तसच राहते जे सायलेंट सायलेंट राहते ना त्यांना पाठवतात घरची
हो ना आणि बघा तिची फॅमिली काही मोठी म्हणजे हम् ल मोठ्या शहरातून वगैरे नाही खेड्यातूनच आहे तरी पण
हाय ना
हम्म
अनं आपल्याला ठेवलं इथंच
हो आणि तिच्यापेक्षा मोठी भाऊ बहीण पण आहे तिची बहीणच दोन हजार मदली हाय म्हणते ती तर तिथंच अजून दोन पुढच्या वर्षी लग्न नाही करायच पुर्ण जाॅबला लागल्याशिवाय तर मग
हा ती एससी कॅटेगरीत मधून येते वाटते
हो
हा म्हणूनच ग
आणि मग जर त अजून सात आठ वर्ष लग्नाला पाहायच काम नाय मला वाटतय
हो आपले लेकर घेऊन जाय लागत तिच्या
हो कारण तिच्या बहिणीलाच ती म्हणते माझ्या बहिणीला दोन तीन वर्ष टाईम आहे अजून..
बापारे... हा मग तसंच आहे ना कारण की आपण घरात एकूण ते एक झालो ना ग.....
हो....
आण आ आपणच मोठं झालो घरात म्हणून ते टाईम नाही देत आपल्याला असं...
तेच आमच्या घरात पण मीच मोठीय आहे...
हो आमच्या घरात मीच मोठी आहे ना आता काय जास्तीत जास्त एक दीड वर्ष....
होती... एवढं वर्ष पुढच वर्ष राहू शकतो त्याच्या पुढच्या वर्ष कसंच नाही राहू शकत...
काय ठेवतच नाहीत. आपण सगळे एक एक झालो ना आता अ बाकीच्या पोरी पण एक एककच झाल्या ना...
हो..
मंग काय तर आणि ते एसी कॅटेगरी वाल्या मुली राहतातच...
हो त्यांन ठेवतात...
हो त्यांचं काही नाही....
हम्म....
माझ्याच फ्रेंड आहेत त्या अजून शिक्षण चालू आहे कोणाचं... कोणी क्लासेसच करते
हो ना
म का आपल्याला बाहेर पाठवे ना
बहुतेक मुंबईत करणार आहे ऍडमिशन
हम्म तिला तर नाईंटी फाईव्ह पडले ना सीइटी मध्ये
ह
हो
बापारे.
त म्हणतेम स हे करते म्हण.
हो का बीसीए कंप्लीट आहे झालं का तिचं.
हो झालं.
हो का.
हम् हम.
चांगली गोष्ट...
हो हो....
आम्ही जरी कंप्लिट केलं म्हणा तरी आमचे घरचे काही एक दीड वर्ष ठेवतात नंतर देतात लावून...
हो ना आणि मला मग ते... कंप्लिट करून ना काय फायदा घरचे पाठवायला तयार नाय कुठं इडे दूर..
नाही ना पाठवतच नाही.
हो माझ्या घरचे पाठवत नाहीत कुठंच म्हणून ते मी इतर राह मला त्यापेक्षा घरी राहिल्यापेक्षा मला इतर राहिले. कारण की घरी अस की ते लग्नच लग्चाच विषय राहतात.
हो मंग काय. मला तर तेिपी पाठवे ना कुठंच पाठवत नाही पहिले म्हणत बरं बीसीए कम्प्लीट व्हायच्या पहिले. कि तू कम्प्लीट कर. मम् म्हणजे मामाकडे पाठवतो मावशीकडे पाठवतो तिकडे राहतात मग जशी.
हो.
हा तर आता ते बी नाही पाठवायले कशला जाय लागते एवढ्या दूर आणि काय करल तिथं जाऊन.
हो तेच मला पण हम्.
उज्याच राही ना.
हो माझ्या घरच म्हणत आहे माझे पप्पा का म्हणा त ऑनलाईन कर मी म्हण ऑनलाईन कर. ूमी फ्रेश कुठ भेटत असते ना तर.
तो ऑनलाईन केल्याला काही िकळ समत नाही.
हो ना तेच तर त्याच म्हण तो ऑनलाईन क्लास कर घरी. बसूनच ते वर्क फ्रॉम होम कर.
नाही होत ग काही.
मी म्हटलंर कोणीच देत नाही.
समजत पण नाही. वाशिमलाच एखादी जॉब पाहायची होती ना.
हो बघणं चालू आहे पण. चांगलीच करा म्हला आता कशी पण थोडी आपण करू शकतो ह का नाही.
हो ते पण आहे.
हो घरी चांगल तर पाय म्हणजे हे. म्हणजे एवढं शिकल तर काय चांगली केली असं तर म्हणायला पाहिजे नाही असं. जा थोडी म्हण इथं करायचंं का.
नाही असं बी नाही म्हणस कात.
हम्म.
काय बाय करून-करून किती वर्ष जॉब करणारो आपण लग्न झाल्यावर बी किती वर्ष करणार आहे.
हो ना.
पोरांसारखं थोडी नाही किंवा एकदा जॉब लागली की लाईफ टाईम तीच.
हो.
पोरीनच सुटते. लग्न झाल्यावर पण एक दीड वर्षांना सुट्टी.
हम्म कारण की आपलं काही स्टेबलच नसत. ते लग्नाच्या पहिले वेगळं लग्न झाल्यानंतर मग लेकर झाले राजदे.
नाहीत काय ते कोण सांभाळन म्हणजे घरचं बी करा. ते जॉब जर ब करा. कोण शिकवलं एवढं करायचं काई.
हो.
इथं घरचच सांभाळल्या जात नाही.
हो.
का ती अ बाकीचा पोरी कसा करतात का माहि
हो ती किर्तन वगैरे करते जॉ
हो ना घरच करून कशी करते काय माहि.
हो.
आणि तधी मुंबईला ना
हो ना
आणि दिव्या घरीच असते वाटते.
हो.
हम्म.
नाता ते तिला खेड्यातच दिलं म्हटल्यावर काय करणार आहे.
त्याच्या घरी मेडिकल आहे वाटते.
हो ती न तिचा नवरा बस म्हणा बाई मेडिकल मध्ये.
हा
बरं बरंला
हो ना त जायेत का कॉल केेलती.
नाही कॉल नाहीये तिचा
हम्म
मॅसेज वगैरे करते.
हो.
हम्म
तिझी मागणीता बी नव्हती वाटते बररी.
हो बाई तिला चालू राहतेय सलाईन कधी पण सलाईन सलाईन
हो स्नॅप टाकते ना.
हो ना म भेटलं आमची तब्येत बिघडते पण आम्ही सल्लाईन नाही घेत
हो खरं. कि बिघडल तरी सलायन नाही घ
नाही बाबा आपण दोन दिवस घरात आराम करू पण सलाईन नाही घेत
हो
सलाईन घ्यायला काय उत्सुकता येते का मा
हो
प आम तिथं पहिले फाटते बापा सलाईंचं नाव म्हणतो
हो म पण किती जगते सलायन म्हणलं की
हा आई बाबा बोलवत असतील ना गावाकडे
कोण मला
हा तुलाच
मी आता असलन गावा निघ इतकीि दि असत महिनाभरती आ त्याच्या घरीच होती
हो का
हम् ते प इंिज वगैरे होते ना ताईच
हा हा त्याच्यासाठी
हा तिकडेच होती मी महिनाभर हम्म म इथे आताच आली आठ दिवस झाले अस ना
हो का
हम्म
पाहिजे तसं काहीतरी बाहेर
हो ना
नाही तर मग घरात घरात ना असं ठेऊन जाते माणूस
हो दोन वन झाली मावाच फिरायली पाहिजे मामाच्या घरी मग माझ्या घरी न मग आताच्या घरी
बर आहे
हम्म तिकडे आता सगळे मजा आली हो ठी
हो मेसेज वर बोलवा
हो